हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो मगाशी काय झालं काय झालं मगाशी?
डिस्कनेक्टिंग झाला तो
हा हा आमच्या इकड आहे ना असं गावाला जायचं म्हणलं की भाकरी तीन कोण नेत नाहीत चपाती डाळीची उसळ मटकीची उसळ असं नेतात.
अ भाकरी न त्याची
हा
ते भाजून
हा
हा हा
त्यामुळं भाजी आणि पोळी हॅलो. हॅलो. हॅलो.